अच.
हा काय कयलायच.
का नाही बसले आवाज आलाय का?
यालाय यालाय तुम्हाला यालाय काय?
हो याला याला
ह छान असत झालं काय?
हा अजूनटोलुचा
नाही याजून
काऊ.
आं.
काय म्हटलंजु आा.
काय म्हंटलं.
चार नजता का नाही केला म्हटलं अजूनी एवडाला झालं म्हटलं.
का केवढा वेळ झाला.
मा दहा वाज घेत.
हे सांगालंय मग दहा वाजल्यात अजून नाही झालं.
होय तुमचा तुमचा काय जाऊ नाही विचाराल.
आमचं झालं की
लेवाय.
बर.
ब आणि काय ना.
काय नाही बघा आणि काय तुमच्याकडे नवीन
काय नाही ना चालू.
कॉलेजथीन
कॉलेजचं बघा चालू आहे पुढचं ज ऍडमिशन दरा हम्म.
आणि मग आमचं पण चालू आहे.
बरर.
फिरायला कुठे गेल का नाही सुट्टीमध्येध्ये
बरायला कुठ जाता आहे बघायलाात.
ह नाही.
तिल् गलता.
आम्ही काय आम्ही पण गेलो नाहीव कुठं?
ब जायच म्हणतोय आता कजपरला त धबध बनल काय?
कुठलं?
या की साऊथखान नदी एकठ सात सात ठिकाण बला
कुठलं मला काय माहत नाही हो.
कोल्हापूरला आहे जाऊन बघ न यायच्या.
कुठं य ते खरा.
जलाता कि गगोल
खरं तरी पण गुगल एक एकदा असं नाही. करतय तुम्ही सांगा की तरी कुठे येते?
कोल्हापूरमध्येध्ये आहेत कोल्हापूरमध्येध्ये
ह म्हणजे काय म्हणतात तिला
काय साऊथ खडा देन असं नाव नाही.
हा म्हणजे काय काय तिथं बघण्यासारखं असं
काय धबध बजय
फक्त धबधबाच येतोय
हा
हा आता काय सगळी जातात थोडं ट्रेकिंगला ते
हा हा
का ट्रॅकिंग सारखं आहे काय नुसार अस धबधबा असं आर्टिफिशियल आहे
उकाध तर पाण्यात पण जायला येते फरायला येते डोंगर ठिकाणी आहे ना ते हम्म
आणि कुठले धबधबे आहेत काय तिथं
आणि आहेत आहेत मला नाव माहिती काातही म्हणून सांगते
हा हा मग तुम्ही जाणार आहेव
हम् लघा ज परोना का पपर जाऊन
हा हा फॅमिली सोबत जाणार आहे काय मग
ते भा
फॅमिली सोबत जाणार आहे काय मग
नाही बरोखरच आहे
हा हा मागे मैत्र मैत्री बरोबर जाणार आहे.
हा
हम् आणि
ह म मन तुमचं कस काय कॉलेजच
आ ते पण झालंय आता कॉलेज आता पुढच्या ऍडमिशनच बघायचंय
काय घेणार काय घेणार ऍडमिशन
ता बघायचं कॅप्रॉन मध्ये बघायचं आता कॉलेज तर टाकायचं मग त्यानंतर बघायचं
मग कुठे टाकणार का ऍडमिशन तुमच्याच गावात का भरच्या गावात
बघायचं घरती तर म्हणाल्यात की तथच घे म्हणून असं बघायचं आता खुठं भेडते का जायचं
बर
तुमचं काय तुम्ही ऍडमिशन करणार आहे का पुुढचं काय
हय करायळच का आप
हा
ऍडमिशन घेणारयच
आं
कशात ऍडमिशन घेणार
बघ घ आता बीसी त काय तर बघायचं आता
आणि
हा
काय नाही बघ
तुम्ही कुठे गेल नाही फिरायला
नाही गेलो आम्ही मैत्रिणीनी मैत्रिणी गेलतो
हा
मध फुलच्या आमच्या
हा
तेवढच फिरून आले
कुठे गेल त मास
तिथेच रंकाळ्यावर गेल तू असं
कुठं
रंकाळ्यावर रंकाळा आणि. होय चांगला आहे बसण्यासाठी ते ना आहे गार्डन वगैरे. असा आहे. आणि महालक्ष्मी मंदिर ला पण गेलं थी.
हा
म तेवढंच फिरून आलो. तुम्ही का? तेव इथेच तेवढंच जाऊन आलं आणि काय कुठ गलो नाही आम्ही.
बागायच आता आमचं पोर म्हणत्यात वॉटरपर्क ला जायचं
ह आता वॉटर पार्क पण झालात ल ह ठिकाणी थोडा.
चांगलं चांगलं कुठलं बघायचं वॉटर पार्क.
हा कोल्हापूर नागपूरमध्येध्ये आहेत बऱ्यापैकी वॉटर पार्क.
कायला?
कोल्हापूरमध्येध्ये आहेत बऱ्यापैकी वॉटर पार्क.
आमची पोर म्हणते वेट न जॉय ला जायच.
मजा जावा की वेट एन्जॉय पण चांगला आहे.
ते धबबा घयच. कसं कसं जायचं नियोजन करायचं मचं काय म्हणणं बघायचं.
हा. वेड एन्जॉय कराप छान आहे खूप छान आहे मी आमची ट्रिप गेली ती. मग आम्ही जाऊन आलोय.
बर
मग तेिथं सगळं छान आहे जेवण सकट
तुमची आत जायला तूमची चारजेस काय ते.
अ आता मला चार्जेस म्हणजे आता आम्ही स्कूल. म्हणजे कॉलेजच्या टेट मधून गेलतो ना मग. मग आता एवढं काय म्हटलं खर बाराशे पंधराशे पर्यंत अस तिकीट असते.
त्यांची तिकीट आहे
ह अ
मग फिरायला राइड चांगलंय तिथं.
आणि ऑफरच पण असते मे बी गुरुवारी काय शुक्रवारी. मे बी गुरुवारी काहीत ऑफर असते या ऑफर डे म्हणून. काहीत आहे त्यांच तुम्ही सर्च करून बघा
बर
बाकीचं काय मज तर. वॉटर पार्क पण आहे आणि त्यानंतर ते हे पण आहे. तिथं मोठमोठे राईड्स वगैरे आहेत.
म्हणजे राडते सगळ्या चांगल्या आहेत.
हो मोठ्या राइड्स आहेत करायला ते. आप लही मोठे मोठे आहेत छान आहेत खरं.
बर
तिथे जेवण पण चांगलं आहे हो एक जाऊन आले.
मग तुम्ही दादा तिकिट कधी हो तिथं.
आता आमची कॉलेजवाल्यांनी काढलेली आमचं असं तीन हजार रुपये घेतलेली आहेत. साडेतीन हजार रुपये घेतलेले मग आमचे दोन दिवस तर होत हा एकट्याला.
बर
म्हणजे आमच दोन दिवस च होत ते ना मग एक वेट एनजॉयला आणि जेवण पण सगळ त्यांच होत म्हणून एवढे पैशे घेतले
बर
असं होत
माझा एक दिवसाला गेलं तरी बीण किती घेतील तिथं
तिथं कस अ आता बाराशे पंधराशे पर्यंतच असल मे बी
माराशे प बाराशे पंधरा पञे
ते कसं आम्ही स्कूलच्या अ कॉलेजच्या आ स्टुडंट मुळ गेलतो म्हणून थोडा आ ट्रेनचं तिकीट वेगळं असतेय ना
बरं
आच्छा तर खूप छान आहे सोडा वेट अँड जॉय जेवण पण सगळच चांगल आहे
जेवणा जेवणाला काये व्हेज नॉन व्हेज दोन्ही आसत काय
हा स्टुडंट साठी तिथं वेगळं आहे आणि जी बाकीचे असेच आलेले त्यात त्यांच्यासाठी वेगळं जेवण आहे
म्हणजे व्हेज आणि नॉन दोन्ही आहे
अ जेवायला म्हणजे असं पनीरची भाजी चपाती पापड लोणचं वगैरे असं अन
बर
आणि जरी तरी तुम्ही स्टुडंट म्हणून केला स्टुडंट मम गेलं त म त्यांचं वेगळं जेवण आहे असं स्टुडंट साठी
वा
तिथं म सुडंटला पावभाजी चायनीज आणि गुलाबजामुन तेन असं असतय
हा
बाकीच्यांना काय ते पनीर वगैरे ते असतय
बरं म्हणजे नॉन व्हेज काय चालत नाही
नॉन व्हेज का नसतेय तिथ
बर म्हणजे फित ते फिरायसाठी चांगला आहे मग
होय वेग म्हणजे वॉटरपार्क बेस्ट आहे मोटाआये सगळ्यात
म्हणजे सगळ्यात मोठं वॉर क वॉटर पार्क आहे ते
हा होय सगळ्यात मोठं वॉटर पार्क आहे
बर
छान आहे ते आणि जाऊन या तुम्ही जाऊन य बस आसल तर जाऊन य तुमचे मित्र मग
तथेच बघायला आताात न सांगा
पळ ते जायला खूप लांब आहे
हा
लोळावन्या पाशीेज येते ना
हा लोनवळ्या पशी
बिस्कीट पर खूप लांब आहे.
होय लांब आहे लोळयाना पशी बगत ते जरा घाट पण बघायचं ना लोळावना चांगला आहे म्हण घाट म कसं काय चालं तुमच सगळं आता
चालू आहे बघा आसं.
ब मला ऍडमिशन झाले का अजून
अजून व्हायचं आहे.
बर.
ह.
हम. कुदरात आण. अलो.
तेवता. दहा मिनटं झालेत.
आप.